हॅलो.
आपण एवढं बोललो मगापासून
बघकी मला वाटलंच नाही
हा बहुतेक हा अर्धा झालाय वाडत.
नाही आता हे तिसरं चालू झालं ना ग
पण एवढ्याचम् हु
हम्
म मगाशी बघितलेल तेव्हा आठ ला पाच मिनिटं कमी होते, त्यांनी आत्ता आठ वाजलेत.
पाच मिनिट, बारा मिनिटाच असतय ना.
नाही-नाही ते. अ कधी पण कट होतं.
ह म्हणजे आधी जे टास्क केलेत ना, ते बरोबर बारा मिनट. त्याला कठ होतय.
होय.
ह् आता होत असतील आता लवकर. आधी पण ह्याच्यात वेगर रु वेगळे रूल होते, आता काय नवीन-नवीन आलेत.
होय.
म्हणजे प्रीती दिदीकड आधीपासून होतं ना. तिज्या बरोबर मी करत होतो, त्यावेेळेस तिझं वेगळं होतं.
हां.
आणि आता, ती म्हणाल्या आता हे असं आता पुढं हे असं कंटिन्यू म्हणजे कंपल्सरी बोलायचच असणार फक्त टास्क म्हणजे ते राईट करायचं पण असते, बघ ते दुरुस्त करून ते नसणार हेच आसं म्हणजे झालं तर, हेच कंटिन्यू होईल म्हणून तीज्या वेळेस लय काय-काय वेगळे वेगळेच हुतीत म्हणजे तिज्या वेळेस कणी आता एकाच कॉलवर न कनी, दोघी पण एकाच कॉलवर ती दोघी पण बोलन येत होत, जे आता तु तुझ्या फोन व न करतीस, मी माझ्या फोन वरन करतोय, तस नाही तू तुझ्या फोन वर न केलीस तरी कनी, तुझ्या फोन वर आपण दोघी बोलू शकतोय
अ हे आस कस काय.
हा असं होत.
हा
आता बदललं सगळं.
हा.
हम्म. जेवलीस?
नाही बघ.
हम्म, कितीला जेवताय तुम्ही?
आ?
कितीला जेवताय?
आता भैय्या आला की जेवायचं.
हा तुझा भैया क्लासला जात
हा
आमच्यात सगळी नऊ ला जेवतात.
आमचं काल फक्त लेट झाला आम्हाला जेवायला. अकरा वाजलेलं आम्हाला काल
एवढा लेट
भैया साडे दहा ला आला काल
म्हणजे एक्स्ट्रा घेतले काय काय
हा त्यांची आता एक्झाम आहेत ना बारावी सीइटी
हा
म्हणून दिदीनी सायन्स साईड घेतल्या ना गं अनुष्का दिदीनी
होय तीज झाले बारावी.
हा आता हॉटेल मॅनेजमेंट
हा आता एका ऑगस्ट ला चालू होतेय
काय करतीय
तर त्या बसल्याच दोघी बनवत.
हुम हु दरोज च आहे वाटत स्वराजला स्वराज कडे जाते काय
आता नाही संडे सॅटरडेला कधीतर जाते कारण की हा कधी आधी मधी सुट्टी असल्यावर पण जातोय
तो मला फोन म्हणजे त्याचा त्याला नंबर आला ना पहिला त्याचा लॉयन क्लब मध्ये तर मम्मीने कसं कॉग्रॅच्युलेशन पिल्लू टाकले काय ह्यो थँक यू तू टाकले मेसेज म्हणजे मामींनी आणि ना वरण त्याला व्हाईस नोट टाकलाय कसं माहितय का थँक्यू अतू थँक्यू अतू थँक्यूू अतू थँक्यू असं करतोय एवढं भारी बोललायं ना मी तुला ते व्हाईस पाठवती तू हासशील माहिते का
लय क्युट बोलतोय खरं ते बोलताना
हा पण म्हणजे नाही का आता जर चांगलं आपण शिकवतोय ठीक आहे चांगलं शिकव म चांगल बोलेल तो पण जर आपणच वेगळं बोलत असतो ली म्हणजे नाही का मूर्ख बावळट
हा आपण एक शब्द जरी वेगळा वापरला ना त्याच्या लगेच लक्षात राहतो
हा आणि ना ते लाभगु
तेवढं लक्षात राहत नाहीत लवकर त्याच्या
हा ते लाबूबु डॉल आहे ना लाबूबू डॉल
हां
हे आम्ही काय झालं मी समदला आणि श्रीला दाखवत होती की हे बघा हे लाबूबू डॉले भूताचे आणि ह्यो तीत थंच होता मला काय माहिती तो तिथच हे आमच्या हाळूचं मागं येऊन त्याला डॉलला बघतोय आणि म आणि आम्ही कसं पाच सहा वाजता दाखवलेलं त्यांनी ना आणि तो पण हो लाबूबू डॉल भूताची आहे दिदी असं म्हणतंय मला होय भाऊ नायं का मला काय माहिती त्याला सांगायचं नाहीये आणि विसरलं तो म्हणजे आम्ही एवढं खेळवलं त्याला की विसरला आणि रात्रीचं एकदमच म्हणतंय ती डॉल ती डॉल भु ताची अशी रात्रीची जागी होत्या नाही घ्यायची मावशी ना म्हणतोय मावशी म्हणली काय ग काय चालय मी म्हंटलं अगं यांना लाभूभू चं दाखवलेलं यो होता तिथं. मग मावशी म्हणली असलं कायं दाखवू नका गं भीत त तो इथं घाबरून बसतोय मग काय म्हणतोय हा मी नाही घाबरत. येऊ दे कोण पण म्हणतोय
होय तसच करतय काहीतरी असं दाखवाय लागल्यावर
हम्म आणि मी म्हणलं
बोल बोल
ए असं खेळायला गेलं का नाही कि त्याला आता आपण काहीतरी चांगलं खेळत असलो. तर तो डायरेक्ट तसच कंटिन्यू खेळायचं म्हणतोय सोडत नाही. आणि आता मी जरा टंगळ मंगळ केली क नाही म्हणजे नाही हे नाही खे्यायचं. ते खेळायचं असं केलं का नाही त्याला हा आणि मी घरी जाऊ काय विचारल्यावर जा म्हणतोय. येऊ नकोस म्हणतोय मला आणि परत चांगलं खेळायला लागलं. जाऊच नकोस इथंच जेव इथंच झोप आणि इथनचं स्कूल ला जा. स्कूल ला पण तुझ्या मी जातो. तू बस य म्हणून अस करतय त्यो आणि असं. चांगलं नाही खेळ क नाही लई म्हणजे लय चिडतय तो
जर त्याच्यावर सारख सारखा डाव यायला लागला की नाही आम्ही कसं शेतात क्रिकेट खेळत होतो ना. तर त्याला बॅटिंग पाहिजे होती. मग आम्ही कसं ठीक आहे लहान आहे द्या त्याला बॅटिंग आम्ही तर आपण तर किती बॅटिंग करतो तो करतो का? पण आलाच करतो नाही का मग त्याला बॅटिंग दिली मी ते आणि सारखं सारखं बॅटिंग आलं काय म्हणते ए डावडीस बाबा डावडीस नाही बाबा डाऊटस म्हणते आणि त्याच एक्सप्रेशन बघायला पाहिजे. असा हात करतोय आणि डोळा मारतोय डावडीस करते.
त्याचं एवढं हसू येतं ना आम्हाला आम्ही म्हणतो डावडीस बोल डावडीच बोल मग आम्ही नाही का चांगलं जर काहीतरी खेळत असे ना. पकडापकडी समज नाही का म्हणणार किती खेऊन येन. दमला आता कसं पळून पळून दमतो नाही का मग आम्ही बसला काय मग ते ऐ डावडीच करीन अ उठा पटकन म्हणते.
होय तसच करते आणि लो जरा जरी पण बसू देत नाही. होय तोय एकदम तोय खरंच दाखवत नाही.
आम भाऊ आमांची गाडी आहे ना तर आम्ही रात्रीच कसं पकड पकडी आणि लपाछपी खेळत होतो काय आणि ना सारखं
हा.
समोर व डावा आला की समोर घेणार आणि जस स्वराजळ सारखं सारखं डावा आला की म्हणते ए नाही बाबा तुम्ही चिटिंग करता डाव दिसता. आता नाही खेळणार मी तुमच्यासोबत आम्ही म्हणणार पक्का खेळणार नाही ना तर काय म्हणतो. हा नाही खेळणार आणि जर आम्ही दुसरी गेम काढले की नाही एक मी पण मी पण करतोय. आणि जर नाही का पकड पकडी आता काय झालं. आमच्याकडनं चुकून ना तिथं म्हणजे साईडचे मुस्लिमवाले आहेत ना त्यांचं कुत्र होत. आणि ना म्हणजे टेनचं होतं का कोणाचं होतं माहित नाही. ते कुत्र्यान तिथं हे केलं - - घाण केली आणि आम्ही पळाय लागलो आता आंधांराच काय दिसतंय आम्हाला अंधारात? कि तिथं काय झालंय. स्वराज बिना चपलाचचं. ठीक आहे ते पाय नाही पडला म्हणून वाचला त पण आमचं पाय चप्पल आमची अख्खी भरली. मी मी माहती आहे का दोन जणांची चप्पल घातलेली आहे मायची आणि नंतर न. कोणाची घातलेली बरं. हा परत मायचीच घातलेली.
त झालं. म सगळे दोन्ही पण.
हा. दोन्ही पण भरून टाकले मी.
झालं सपत आलाय. सपत आलाय.
हम्म. आणि दोघांची चप्पल भरून टाकली मी.
तुला कोण कावलं नाही?
मामी गावलं की. मामी म्हणे की तुम्हाला दिसत नाही काय. आता आम्ही म्हणल मामी आम्ही खेळत होतो आणि स्वराज तर बिना चपलाचा पळत होता. म आम्ही - - स्वराज तुला चप्पल घाल म्हणलं की नाही. म लागला रडायला तिथंच. हा. मी त्याला कि कायरे मम्मी तुला चांगलं सांगत होती. नाही. मम्म मला ओरडली. आता बोलून बोलणारच नाही. मी तिच्यासोबत आणि परत म्हणतय रात्री मम्मा उद्या शाळा हाय का गं. नाही जायचं मला. म आम्ही म्हणलं कीनी - - तुथं बोलणार नव्हता. ही गप की दिदी गप गप असं करतयं. म्हणजे तेज काय आपण सांगायचं नायं.
होय.
तो आमचं लई सांगणार. ही नुसतं उन्हात पळत्यात. पाणीच पित्यात हुबारून. बर्फच खात्यात.
बर्फ खात हुतीस?
हो. आम्ही आधी खायचो. आ तिथंलंई गरम व्हायचं. किती वेळ पण फॅन लाव रात्रीच. म आम्ही रात्रीच उठून खुडबुड - खुडबुड करणार आणि बर्फ खाणार. म आमच्यामुळं स्वराज पण उठलेला रात्रीच, पण ते झोप होती ते डोळ्यात म्हणून झोपून गेला तो.
तुम्हाला कोण बघितलं नाही म एकदा पण बर्फ खात्यालं?
लाली मावशी कितीदा बघती. लाली मावशी म्हणते आरे बर्फ नका खाऊ. दात- - सरसळतील. आम्ही म्हणल आगा मावशी लई गरम होते तुमच्या इथ फॅन चांगला नाही.
मावशी म्हणली आता नवीन फॅन घेऊन दे.
रात्री हा. म्हणजे सारखं तिकडं माग असत्यात ना?
नाही. आता मागं नाही. ह्याच घरात असतात. स्वराज सोबत. होय.
हा.
स्वराजसोबतच असतात तो सोडत नाही ना मावशीला.
हा. आधी तिकडं झोपत होत्या.
होय. तिथलं पडलंय ग गळतंय सगळं आणि जर जोरात पाऊस आलावर काय करायचं ग?
त्राली ह.
म्हणुन- -
आणि काय?
आणि काय नाही बक.
मी मगापासून तुझ्या बरोबर बोलत बोलत ते एक धडा कं्प्लीट केला
अरेववा माझा अभ्यास झाला पण आता फक्त मला मॅथच हे करायचंय फॉर्म्युला लर्न करायचा. स्क्वेअर्स लर्न करायचे. क्यूब्स लर्न करायचे.
किती पर्यंतचे?
आता स्क्वेर मॅमनी तीस पर्यंत सांगितलं पण मॅमनी फक्त वीस पर्यंत लिहून केलाय आ - - आम्ही दहा काढणार.
ह
क्यूबचं काय मॅम म्हणलीय क्यूबचं काय नाही क्यूबचं तुम्ही बघू शकता कि वागताना बघायचं पण तरी पण म्हणजे तुम्हाला जर जमलं तर खरा क्यूब
आम्हाला स्क्वेअर थर्टीपर्यंत आणि क्यूब ट्वेंटीपर्यंत
नाही आता क्यूब आम्हाला अजून शिकवायला चालू नाही ग तिसरा लेसन चालू आहे आणि आमच्या हाफ इयरलीला दहा लेसन आहेत
हा
आणि एवढं कसं शिकून गेला रे मॅडम आता मला तेच प्रश्न पडलाय आणि आमचं तर